हॅलो. हा. बोला काका.
हा. मग आता. आता तर सेकंड इयरचा रिझल्ट लागला असेल थर्ड इयरचा. आता सुरु झालं असेल ना?
हो आत्ता पंधरा दिवस झाले स्टार्ट झालंय.
अच्छा आणि म ह हो. काय म्हणता त्याला? मला का इंटर्नशिप वगैरे असेल मग यावर्षी काय काही प्रोजेक्ट वगैरे?
आमचं इंटर्नशिप, आमचं मागच्या सेकंड इयर पासूनच स्टार्ट झालंय. म्हणजे तसं तर - फर्स्ट इयरमध्येच स्टार्ट केलं होत.
हं. हं.
तर मग काही जण नव्हते लागलेले ना? मग सेकंड इयर मध्ये सगळ्यांना इंटर्नशिप. एंटर्नशिप करायला लावलीए. सगळ्यांनी एंटर्नशिप केली.
कसं ऑनलाईन घेता का? म्हणजे काम इंटर्नशिपच कसं करतात?
अ. एकतर म्हणजे औरंगा आमच्या संभाजीनगरमध्ये जेवढे स्टुडिओ आहे. किंवा मग- अ काही ग्राफिक डिझाईनचे शॉप वगैरे. असं अ- मुलं तिथे गेली. मग त्यांनी असाईन करून घेतलं मग- तीन महिन्याचा, होती ना ती इंटर्नशिप? आमची.
अच्छा. हा.
मग काहींनी तीन महिन्याचच केलं. तर काही तिकडेच जॉबला लागून गेले.
अच्छा अच्छा.
हां.
इंट इंटर्नशिप साठी कॉ- हा. बोला बोला.
बाकी तर म्हणजे आमचे जे कॉलेजचे सर आहे त्यांचेच दोन जे दोन सर त्यांच्याच स्टुडिओ आहे. त्यांचच शॉप आहे ग्राफिक डिझाइनच. मग- त्यांनी काही मुलांना लावून घेतलं. मग मी त्या सरांकडेच होते. मग ते आधीपासून वर्क देत- तस देत असायचे. मग आम्ही ते वर्क त्यांना कम्प्लीट करून द्यायचो.
हम हम हम.
अच्छा. म त्या इंटर्नशिपमध्ये जे जे जॉबला लागलेले त्यांना सॅलरी किती भेटायची मग?
पहिले तीन महिने तर सॅलरी नव्हती.
हा हा.
आणि मग जे नंतर लागले. मग त्याच्यामधनं जो एक- अ लागला. अ -बी डी मीडिया म्हणूनए इथे- तिथे त्याला पंधरा हजार सॅलरी- स्टार्टिंग दिली. आणि एक दुसरा आहे त्याला अठरा पासून स्टार्ट झाली.
अरे वा! पहिल्याच वर्षी ह. आणि ते पण शिकत असताना. म्हणजे म्हणजे मग त्याचं तर शिक्षणच फ्रीमध्ये नाही शिक्षण फ्रीमध्ये कशाला? उलट ते वर्षभराची फी चोवीस हजार आहे.
हा वर्षाची फीस चोवीस हजार पण मग अर्धे झाली ना आणि स्कॉलरशिप मु फीस का म्हणजे जे एस सी एस- मध्ये जे आहेत ना.
ह.
त्यांना शंभर रुपये फीस आहे या आमच्या कॉलेजमध्येध्ये
अच्छा.
हा मग बाकीच्या त्यांना कमी झाली ज्यांना स्कॉलरशिप आहे त्याची.. साडेबारा हजार फीस आली होती.
अच्छा ओबीसी वाल्या्यांना
नाही एस सी एस टी
अच्छा अच्ा हा हा.
हा.
चांगलं म्हजे ग. आणि ते आणि ते म्हणजे फक्त पहिल्या वर्षभराची फी भरली बारा हजार त्यानंतर दुसऱ्या वर्षपासून तर महिन्याला पंधरा हजार कमवायला लागले ते
हो.
बस्त आहे म चांगलं येत.
हो.
आणि आ्ही पुन्हा कोर्स कंप्लीट झाल्यावर सांगू शकता. आधीचा अनुभव कि म आम्ही कसो ब बसून काम करतोय म्हणजे अनुभव सांगायला होतोय.
तुमचा आवाज ब्रेक होतोय. हा बोला बोला.
हा. हा मग नंतर मग पुन्हा कोर्स कमप्लीट झाल्यावर हा अनुभव सांगितला तर तेव्हा पण लवकर जॉब भेटेल आणि सॅलरी जास्त भेटेल.
आण लवकर जॉब भेटतो आणि मग पोस्ट पण वाढते ना
हा हा हा हा
आणि पेमेंट पण पॅकेज पण जास्त भेटत.
हा हा ह
आता आमचे जे पास आउट होऊन गेलेले थर्ड इयर आहे ना काहींनी तर त्यांचा स्टुडिओ पण काढलाय.
अर स्टुडिओ काढतात म्हणजे व नेमकं कसं करतात काम कुठून मिळतं यांना
म्हणजे आधी फर्स्ट इयर पासूनच ते त्यांच त्यांच वर्क करायला चालू होऊन गेले शॉर्ट फिल्म्स किंवा एखादा वेब सिरीज अशी बनवली. मग त्यांच ते हा मग त्यां त्या वर्क वन त्यांना आणखीन वर्क भेटत गेले ना, म्हणजे आता ते त्यांनी त्यांच केलं तर त्यांना बाहेरचे पण वर्क आले.
अच्छा अच्छा हम् ह्
त्यांनी ओपन केलं.
ह आणि ते आता युट्यूब मुळ त्रास सोपं झालेय ना म्हणजे आपलं बनवलं की. आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकून द्यायचं.
हो त्यांनी म्हणजे आमच्या इथं अ आमचे जे थर्ड इयर पास आउट झाले ना त्यांनी एक कैलाश म्हणून अ युट्यूब वरती शॉर्ट फिल्म बनवलीय.
ती आता आमच्या इकडे एक थिएटर आहे तिथे रिलीज पण झाली होती.
अच्छा सिनेमा थिएटरमध्ये.
हो कैलाश म्हणून मूवी आहे. ती.
हां हां हां हां.
ती एकच तासाची मूवी आहे.
अच्छा, अच्छा, अच्छा.
आणि त्याच्यामध्ये अ.. त्यांनी काय कॅमेरा वगैरे असं नाही युज केलंय कि प्रॉपर कॅमेरा वगैरे ती शूट फोन वर केलंय फोन वर शूट केलाय आणि बाकी अनिमेशन आहे त्याच्यामध्ये म्हणजे वि एफ एक्स वगैरे आणि
मागच्या वर्षी ते एक मूवीही पण आली होती ना ऍनीमेशनचीच मुवी होती ति बी नरसिंहावरून ते काय कुठली? आपले भक्त प्रल्हादवाली कुठली एक मुवी आणली होती ना एनिमेशन किती चांगली चालली ना मागच्या वर्षी?
तुमचा आवाज नाही येत आहे.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोला ब हो येतोय, येतोय.
नाही आता निमेशनवाल्या मुवीस तर मोठमोठ्या थिएटरमध्ये लागायला लागल्या मागच्या वर्षी भक्त प्रल्हादवाली मूवी चालली हो नरसिंह
हा ती नरसिंहा मुवी ना हो ती खूप चालली.
ते पूर्ण अनिमेशन वर्क होतं ते त्याच्यात खोलीच नव्हतं आणि किती सुंदर बाणवलेली.
म्हणजे जो अ कॅरेक्टर होता ना त्याच्यातला ते त्यांला ना म्हणजे पहिल्याच्या मूवी मध्ये कस आहे एक तर त्यांना फेस मास्क लावणार किंवा काय या वेळेस तस काहीच नव्हतं म्हणजे माग जे आपण मूवी होऊन गेल त्यांना मास्क असायचा किंवा काय असायच ते तेव्हा ती शूट व्हायची. या वेळेस फक्त तो माणूस असा त्याचा फेस तसच्या तस होत पूर्ण मूवी मध्ये. पण त्याला वि, एफ, एक्स नी नरसिंहा आहे ना त्यांचा फेस लागल. म्हणजे ती ऑल पूर्ण मवी ती अ ग्रीन क ग्रीन मॅट असती एक ग्रीन स्क्रीन, ब्लू स्क्रीन अशे दोन स्क्रीन असतात. आपल्या इंडियामध्ये आपल्या इकडे ती फक्त ग्रीन्स स्क्रीन जास्त युज होते आणि
ह ह.
हा आणि हॉलिवूड मुवीज ज्या असतात ना अ त्याच्यावरती जास्त कर ब्लू स्क्रीन मध्ये वड हे शूट होतात मूवी.
दोन्ही, दोन्ही याच्यात काय फरक असतो नेमका ग्रीन आणि ब्लू? असं असेल ना काहीतरी की इथक ग्रीन वापरायची.
कि म्हणजे आता समजा आपल्याला आउटडोर शूट करायचंय जसं की समुद्र वगैरे किंवा आकाश वगैरे जास्त दाखवायचय तर त्याच्यासाठी ब्लू स्क्रीन यूज करायचं आणि जर एखादी अ आपल्याला घरातलं दाखवायचं इंटेरियर वगैरे किंवा बिल्डिंग अस त्याला ग्रीन स् ्रीन यूस करत
अच्छा अच्छा अच्छा हा बरोबर त्या कलर सोबत
आऊटडोअर ला ब्ल्यू आणि इनडोअर ला ग्रीन
अच्छा अच्छा अच्छा हम्म
चांगलंय
ह
होता सर अ त्या प्रोजेक्ट भेटत असतील मग त्यांना हा ना ह स्टुडिओ वाल्यांना छ शॉर्ट फिल्म्स वगैरे अनिमेशन वर
अ म्हणजे काय म्हणता तुम्ही मला कळलं नाही
नाही मग हेलजियनी जे स्टुडिओ बनवलेले असतात ना हॅो येतोय
हा
स्टुडिओ बनव स्टुडिओवाले ते हॉलिवूड वगैरे बाकी बाहेरचे तिकडचे पण प्रोजेक्ट्स घेत असतील गवा असं म्हणते मी हो हॉलीवुड बॉलीवुड
वगैरे प्रोजेक्ट आले आता आपल्या बॉलिवूडमध्ये काय काय हॉलिवूडचे प्रोजेक्ट्स येतात ना अ बीएफ एक्स करायसाठी किंवा शॉप हे मोशन ग्राफिक्स साठी तर मग तेवहा तिकडे असतात काही आणि आपले वर्क सुद्धा तिकडे जातात हॉलिवूड मध्ये
हा हा हा बरोबर ह
जस की आता बाहुबली जो मुवी आहे ना त्याच्यामध्ये काही काही वर्क तर हॉलिवूड मधल्यांनीच केलेलंय
अच्छा
आणि त्या मुवी मधला कोणतीच जागा अशी जी आहे म्हणजे जी एवढं मोठं त्यांचं ते महल दाखवलेलं ते सर्व ती कोणतीच खरी नाहीये
अच्छा
ती सर्व ग्रीन स्क्रीन वर बनवलेली हे फक्त जे जे आहे ना तिथ ते बांधून ठेवलं होतं देवसेनाला
हा हा हा
ती जागा परत अ ती महादेवाची पिंड वगैरे दाखवली होती. ती तेवढंच आहे ते घोडे म्हणजे जे खालचा जवळचा पाठ दाखवलाय ना आपल्याला त्या मुवीमध्ये तोच ओरिजनल ये बाकी सर्व जे महल वगैरे आहे ना ते सर्व बनवलेलं आणि ती मूवीचा जे म्हणजे जे कॅरेक्टरच जे शूटिंग झालेलं आहे ना ते एका शेड मध्ये झालेलं आहे असं आउटडोर नाही एका शेड मध्ये गन ग्रीन स्क्रीन वर झालेलं आहे
अच्छा अच्छा अच्छा अच्छा.
हा आ.
ओके ओके चल ठीक आहे ठेवतो मी ह.
हो हो.